हॅलो,
हॅलो,, हा, आवाज येत.
हो हो,, येतोय. बोल.
हा, बोल स्टार्ट कर.
हो चालेल.
हा,
अ, मी करू का, तू करतेस, म्हणजे मला नाही कळलं.
बरं ठीक य करते,, तर मी म्हणलो, त्याऽ हा,, असं तर आपण फिरायला खूप ठिकाणी जातोय. पण,, मला जे आठवतेय, माझी एक ट्र्रीप होती ती गोव्यातली होती. आम्ही असं मे च्या महिन्याते सगळेऽ खूप असे कपल्स गेलतो फिरायला. तर,, सकाळी लवकर उठून असं गेलतो आमी फिरायला,, तर ती मला खूप आठवतेय ट्रिप. आणि आम्ही जाताना, असं अंबोली घाटात वगैरे थांबलेलो. तिकडे असं खायला, म्हजे खूप मजा केलती, फोटोज वगैर काढऽ काडलेले आम्ही,, असं तर मला ती ट्रिप खूप आठवते.
अच्छा,, अ ट्रिप म्हटलं,, सहल म्हटलं कीऽ पहिलं तर मला, म्हणजे, खूप, म्हणजे ल की शाळेची आठवण येते कारणऽ शाळेच्या नंतर मी कधी,, कॉलेजला वगैरे किंवाऽ अ गेलेच नाही मी कधी. ट्रीपला मला असं वाटत, मी सातवीच्या आधी फक्त सहल गेलेले त्याच्यानंतर कधी, मी गेलेच नाही कुठेच. सहलला तरी म्हणजे, असं मैत्रिणींसोबत वगैरे असं. नाही गेलेले, असं नंतर.
गेले नाही, शाळेलाच शाळेला होतो तेव्हाच गेलते, कॉलेजमध्ये गेले नाही. आणि आता लग्नानंतर, नवऱ्या बरोबरच गेलं ते मी, तिकडे फिरायला‌.
नवऱ्यासोबत तर जातो आपण, किंवा मग फ्रेंड सोबत. कॉलेज ला असताना. थोडंसं जवळपासच्या, अ सहलला तर जातोच. पण असं म्हणजे नाही का ते पैसे,
हम्म, लांब खर्च्याातल्या. बोल बोल नाही. बोल बोल तू बोल बोल बोल.
ओके माझं कंप्लीट झाल्यानंतर, तू कंटिन्यू कर ओके.
ओके ओके, चालतंय हा.
हा, तर मला आठवतय म्हणजे मी मला. माझ्या पप्पांनी पहिल्यांदा, शाळेतून स सहल निघली. तर ती अजंठा वेरूळ वगैरे नाही का औरंगाबाद. असं असं गेलेली. आणि मग त्याच काही नाही, दोनशे तीनशे रुपये असं काहीतरी प्रत्येकी होतं. तर त्या वेळेला त्या, सहलीमध्ये गे सहल काय असती, त्याच्यामध्ये किती आनंद असत. तो किती म्हणजे, गाणे वगैरे. अ गाण्याच्या भेंड्या खेळणे, किंवा अजून काय काय अं. काय म्हणतात. खेळ घेतात ते वेगवेगळे तर, ते एक त्याच्यातून कळलं, आणि त्याच्यानंतर फ्रीमध्ये आम्हाला एकदा तसंच. तिथेच नेलेलं त्याचं, ट्री म्हणजे ठिकाणी. आणि त्याच्यानंतर, एक सहल गेली आमची महाबळेश्वरला. तर तेव्हा पण काहीतरी, आठशे नऊशे रुपयाची प्रत्येकी फीस होती‌. तर महाबळेश्वरची ट्रीप माझ्या खूप आठवणीत आहे. म्हणजे, अ त्या घाटामध्ये ना, आम्ही म्हणजे प्रत्येकालाच इतका, त्रास झाला, बस लावलेली होती. प्रत्येकाला इतका त्रास झाला. हो प्रत्येक जण अशा उलट्या करून करून सगळ्यांकडे क कॅरी बॅग सगळ्यांना. दिलेल्या आणि सगळे घ म्हणजे, त्या ट्रीपच मग सगळं, हो सगळा मूड ऑफ होऊन गेला. हा बोल,
हा तर आम्ही पण असं जात होतो ना, तर ते आंबोली घाटात आम्ही पण असं थांबून. ते निसर्ग जे होत ना ते एक वेगळांच असतोय, तिकडे थांबलं की खूप छान वाटतंय. आणि मग ते नागमोडी जे रस्ते असतात. जरा थांबलं की जरा चांगलं पण वाटत, ते मला पण कसं मळमळ ते खूप असं गेलं की,
हम हम.
आणि, आणि मग गोव्यावर पोहोचल्यावर, मग तिकडे आम्ही रूम मध्ये गेलो जरा. मग हे फ्रेशन अप होऊन मग, दुसऱ्या दिवशी मग संध्याकाळी ते सनसेट पॉईंट बघायला गेलतो. आम्ही बीचच्या इकडं, तर खूप चांगलं वाटत होत तिकडे मी सगळे तिकडे खेळत होतो. आणि असं रात्रीच मग रूम मध्ये जाऊन गप्पा मारत होतो गाणी ऐकत होतो. तो दधमशेरास गेम खेळत होतो तर त्या दमशेरास गेम मध्ये खेळायला खूप मजा येत होते.
हा हा ह
हा बोलणार
ओके मी बोलू का आता
हम्म
हा ठीक हे तर त्याच्यानंतर मग शाळेची ती एक ट्रीप माझ्या म्हणजे एकदम आठवणीत. म्हणजे घर करून गेलेली ती मनात माझ्या एक की महाबळेश्वरची ट्रीप म्हणजे अ सहल म्हटलं की खूप चांगलं वाटायचं एक पण त्या वेळेला सगळ्यांनाच एवढा त्रास झाला आणि पुढे जाण्याची कुणाची इच्छा नाही राहिली सगळे असे म्हणजे एकदम गळूने ून तर आणि सगळं बसमध्ये सगळं वास घाण आणि मग सगळं सरांनी एका ठिकाणी बस. थांबवली आणि पूर्ण बस त्यांनी धुवून काढली मग तेव्हा कुठेतरी सगळ्यांना चांगलं वाटलं. यायला लागला आणि पुढच्या हा पुढच्या गोष्टी बघायला उत्साह आला थोडासा आणि त्यानंतर कॉलेजला असताना आम्ही मित्रमैत्रिणी गेलो होतो. तो इथे पैठणच अ नाथसागर अ धरण म्हणून आहे तर तिथे गेलो होतो. तर म्हणजे माझे मित्रमैत्रिणी अशा आहेत. म्हणजे एवढंच म्हणजे शब्दा शब्दाला काहीतरी जोक करायचा विनोद करायचा हासायच. याची टिंगल करायची त्याची टिंगल करायची काही बोलायचं कुणालाही कुणाच्याही नावाने चिडवायचं. तर ते जे म्हणजे खूप आठवणीत आहेत माझ्या मी कधीच विसरू शकत नाही आणि ते आय थिंक त्यांच्यासोबत आनंद व्यक्त करण्याचे शेवटचे दिवस होते आय थिंक
हो बरोबर हे आम्ही पण असं समुद्राच्या इकडे गेलो की ते लाटा येतात त्याच्याशी खेळत होतो. आणि वाळू मध्ये अस आपण बनवतो ना किल् किल्ले वगैरे काय पण असं बनवत. पाया पायाचे निशान असतात हाताने काय पण ते मातीशी खेळतोय. तर खूप मजा येत होती सगळे अ माझे भाऊ बहिणींचे लहान पोरं वगैरे होतेच आमच्या संग तर त्यांनी पण खूप कडे एनजॉय केलता. आणि सगळं म्ी ते कुटुंब अस एकत्र गेलो ना तर एकमेकांशी कसं ते अ असं बोलू शकतो आपण ते एकमेकांच्या असं. चांगलं वाटत होतं की एवढ्या दिवसाांनंतर आम्ही एकत्र भेटून असं मनमुक्याने एकमेकांशी बोलत आहे खेळत आहे. गाणी गात आहे तर ते खूप छान वाटत होत आणि ते निसर्ग पण खूप छान होता तिकड.
बरोबर बरोबर ह नक्कीच म्हणजे ते दिवस खूप आठव.
एक्टिंग केलती व अ मला आठवतंय की अ समुद्रात एक्टिंग. इकडे आम्ही जाऊन सगळेजण बसून बोटिंग केलती आणि पण मला ते खूप भीती वाटत होती. तर सगळ्यांनी मला धरून नेलत आणि मला बसवलेलं. की नाही चालायचच हे आमच्या बरोबर ते मला ते समुद्राच्या इकडे ना खूप भीती वाटते जायला जवळ अह
अच्छा मग आणि आम्ही आज अजून भरपूर ठिकाणी गेलेलो मित्रमैत्रिणी अ त्याच्यानंतर तर एक इकडे म्हैसमा म्हणून टेकडी आहे. तर तिकडे पावसाळ्यात वगैरे म्हणजे खूप छान वातावरण असत. तर सगळं हिरवगार सगळीकडे आणि टेकडी म्हटल्यानंतर थोडं उंचावरून खाली बघायला थोडस चांगलं वाटत आणि तिथे म्हणजे नाही का सोबत
खाली आणि आपण वरतीया असं थोडस म्हणजे जाणवतं आपल्याला तर ते एक म्हणजे अ मनाला वेगळीच एक शांतता देऊन जातं वातावरण पण सगळीकडे शांत शांत असतं. तर ते एक माझ्या चांगलंच आठवणीत आहे.
आणि मला पण असं दुसरी असं सैल आठवते तर आम्ही पण महाबळेश्वरला गेलतो. तर ते आणि बाजूला कस उंच डोंगर असतात आणि खाली खोल दरीत बघितलं अस जरा चक्कर सारखं होतंय ना अह तर मला पण आणि ते त्रास होत होता तिकडे पण मळमळत होत. तर आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा खूप छान वाटत होत तिकडे अ अस गारगार होत सगळं वातावरण खूप छान होतं फ्रेश होतं. मग आम्ही पण गेलो तिकडे आणि स्ट्रॉबेरीचा बाग आहे तिकडे महाबळेश्वरला मला लक्षात आहे आम् तिकडे गेलतो. आणि तिकडे ते फ्रेश स्ट्रॉबेरी ज्यूस आम्ही पिलतो तर खूप अजून चौ ती माझ्या तोंडात आहे आणि ते खूप छान वाटत होते मला ति चव अह
म्हटलेच. हा तर म्हणजे मी पण बघितलेलं म्हणजे तिथं फर्स्ट टाईम म्हणजे अ त्याच्या आधी तरी म्हणजे गावाकडे होतो लहान होत होतो तर एवढं स्ट्रॉबेरीशी कधी एवढ संबंध नाही आलेला किंवा असं म्हणजे पुस्तकात वगैरे किंवा असंच कधीतरी बघितलेली लांबून किंवा मग बघितलेली नसल असं कुठ तरी तेव्हा एव मोबाईल तर नव्हत अँड्रॉइड वगैरे म्हणा पण असंच कुठेतरी चित्र चित्रात वगैरे म्हणा बघितलेलं तर स्ट्रॉबेरी काय असते बाबा असं थोडं नाही का होते मनात प्रश्न मग तिकडे महाबळेश्वरला गेल्यानंतर ते एक बॉक्स बॉक्स बॉक्स होते सगळे पॅकिंग केलेले तर मग आम्ही प्रत्येकाने तो एक बॉक्स तिथे घेतला. आणि खरंच नक्कीच ती म्हणजे तिथली स्ट्रॉबेरी आणि इथल्या स्ट्रॉबेरीमध्ये खूप फरक हाय. ही कशी आंबट वगैरे लागते तर त्या एकदम पीकलेल्या नॅचरल तर त्या थोडश जास्त गोड लागतात हो फ्रेश असतात.
स्ट्रॉबेरी एकदम फ्रेश वाटतात आणि आणि ते खाल्लं की नाही चवच त्याची वेगळी गोड वाटते आणि इकडच्या जरा कशी आंबट वाटतात. आणि तर आम्ही पण सगळ्या पाहूण्यासाठी ते खूप घेतलेली सगळे पाहुणे फोन करून आम्हाला सांगत होते की आमच्यासाठी पण तिकडची स्ट्रॉबेरी पाहिजे आम्हाला पण घेऊन या आहा हा आणि म्हटलं तर बाकी मग नंतर तिकडनं फिरून झालं की आम्ही मग- शेवटीला मग गेलो महाबळेश्वरच जे बाजारपेठेत आहे ते - कडे गेलतो आणि तिकडे म्हणजे खूप गर्दी पण होती. आणि सगळे जण आम्ही गेलो आणि- तिकडे सगळं वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग केली. गेम्स आहेत तिकडे खूप. मग गेम्स खेळत होतो आम्ही ते बाजारात असतात तिकडे. तर खूप असं अ- अजून पण आठवत की किती आम्ही एन्जॉय केलता तिकडे गेलतो की.
नाही. नक्कीच. म्हणजे मला तरी, माझं कसं झालंय? मला ना जुन्या गोष्टी जास्त काही आठ- -वतच नाहीयेत आजकाल. म्हणजे लग्न झालंय म्हणून कि काय
होत असं होत-
नाही. खरंच सिरियसली म्हणजे ना अ आता-
आता कसं? माझं माझ्या बाबतीत सांगायचं या गोष्टीमध्ये तर आता मी कसं बाळानंतर जास्त- कुठे जात नाही. तर मला जुन्याच गोष्टी आठवतात, की आपण कसं फिरायचो. ते फोटो बघितले की मला ते सगळं- अ डोळ्यासमोर दिसतय चित्र की आपण- कसं फिरलेलो. कसं एन्जॉय केलेलो त सगळे फोटोज व्हिडिओज बघून खूप छान वाटतं मला.
नाही नक्कीच छान वाटत. पण मला ना मी मला हे आठवतं की आम्ही महाबळेश्वर- ला गेलेलो. पुण्याला गेलेलो पुण्याला शनिवार वाडा- म्हणजे आम्ही आम् आमची तिथं आम्ही गेलो जस्ट आणि लगेच- तिथे ते बंद झालेलं आणि मग- तिथे आम्हाला काही बघायलाही नाही भेटलं. फक्त बाहेरून एक थोडंस आम्ही डोकून बघितलं. तर एक पाळणा लटकवलेला होता- आणि तेही इतकं क्लिअर नाही झालं की म्हणजे तो कुणाचा किंवा ते कुणासाठी- त होता? कोण त्यामध्ये खेळलं? किंवा लहानाच मोठ झालं वगैरे. तर एवढं काही ते समजूनच नाही आलं आम्हाला. कारण ते तिथे गेलो आणि ते- बंद झालं तर कुणाकडनं माहिती भेटली नाही आम्हाला आणि मग ते बघण्यातच नाही आलं त्याच्यानंतर.
हं. बरोबर आहे. माझं म्हणजे हे सहल जे मी केली ती गोवा म्हणा किंवा महाबळेश्वर म्हणा- ही छोटी होती दोन तीन दिवसाची. पण त्या आठवणी कायमच्या माझ्या मनात आहेत. आणि ते- आणि परत येताना तिकडनं जरा, आमचं मन उदास झालं. कारण लवकर ते ट्रिप्स परत प्लॅन होत नाहीत ना?
हा. ते आहे बरोबर. माझ्या मिस्टर तर गोव्याला त्यांनी चार वर्ष जॉब केलेला.
अरे! चांगलंय.
अगं म्हणजे काय झालं? माझ्या लग्नाच्या आधी- त्यांनी चार वर्ष गोव्याला जॉब केला आणि जेव्हा माझं लग्न झाल- तेव्हा त्यांनी ट्रान्सफर करून दुसरीक शिफ्ट झाले. म्हणजे मी गोवा बघितलाच नाही अजून. आणि म्हणजे मी नाही का असं झालं माझ्यासोबत गोव्याचा नवरा केला आणि मला गोवाच नाही बघायला भेटल.
मग आता परत ट्राय करा. थोड्या दिवसांनी जावा फिरायला.
हो ठीक आहे चालेल. छान वाटलं तुझ्याशी बोलून धन्यवाद.
मला पण तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.